हॅलो.
हा इथ नावाज हॅलो हा येत आहे आवाज येत. काही नाही काही बसली झाला स्वयंपाक.
हो झाला जेवण पण झालं तुझं झालं का
हो का झालं का सकाळी अमृतताचा फोन आला होता त्यांचा नवीन नंबर आहे ना मला जुनाच भेटला त्यामुळं मग. त्यांनी न नंबर दिला त्यांना मग विचारलं कसं काय कसं चालू आहे अभ्यास वगैरे
हो.
हम आ बेछान चालु आहे म
हम्म
चांगलं आहे म्हणे हे सगळं अभ्यासाच.
काय करत आहे जिजू.
काही नाही जिजू का तेचे लेक्चर चालू आहेत.
वर का घरीच आहेत का हम्म हम् घरीचय का म्हटलं.
हो आता घरी आले सग काही त्यांचे बाहेर असतात ऑफलाईन आणि आता ऑनलाईन
हम्म
कुठे गेले त तुम्ही मग प्रीवेडिंगला
आम्ही आम्ही जयपूरला गेलो होतो बघितला ना तू व्हिडिओ
अ व्हिडिओ का खूप सुंदर होता व्हिडीओ हम्म मग मग कसा होता का कशी बोज वगैरे काय नेमकं
होच. होस्त सगळ्या अशा त्यांनीच सांगितल्या होत्या आम्ही काही आमच्या मनानी नव्हत्या केल्या.
होव का हम्म. हम्म चांगलं होतं मणा तसं ते एडिटिंग वगैरे लग्नाचे फोटोज वगैरे पण बहुतेक आल्बम आला होता वाटते ना
अल्बम नाही अल्बम यायचाय लग्नाचा एंगेजमेंटचा दिलाय. हे काय आम्ही सिलेक्ट नाही करत आहे ना फोटो.
अ आम्ही आमच्या लग्नाची केली नाही वसले काय सांगू तुला.
अव बाई आ दोन वर् चूघ आले ना. आम्हाला
लग्न होऊन का हा हा.
तरी नाही केलेना सिलेक्टून करतो करतोच करतात. म्हटलं कराला अवघं आता हो ना.
हम्म.
बाकी काय म्हणतेय काय केला आज जेवायला
आज का आज थोडस ते मिक्स डाळी असात ना
हा हा
हम्म.
हो का मिक्स मिक्स आम्ही उरधची डाळ.
ह.
अच्
उडद्याची डाळ आज आम्ही उडद्याची डाळ केली बरबटी डाळ केली. आणि त्यामध्ये तुरीत तिन्ही मिक्स केले आणि त्याची भाजी केली.
हा मस् होते ना मस्त लागते मस्त लागते म्हंटलं वरण मामीला लेऊन दिलं मग हा म्ही म्हणे मत ना मग मणे म्हटलं हो माहती आहे देणारच होती.
हम्म हम्म आत्यानी काय केलं काय माहिती.
त्यांनी दोडक्याची भाजी केली वाटते दोडक्याची.
हो का.
हम्म मग सगळ्या भाज्या खाते कि नाही. हो ख तू सगळ्या भाज्या खाते की नाही म्हंटलं.
मी का स सध्यात खाते मी सगळ्याच भाज्या खाऊ राहिली कारल पासून सगळंच खाऊ राहिली.
हो का हम्म चांगलं असते ना कारलं तर आवड ते मला
हा ते काय तिचा कडूपणा काढून टाकलं की झालं मग ते नॉर्मल.
हम्म अगं दिलीच्या पोरी तर तसच खाते
बई बई एवढं.
कडू म्हणजे ते उकडते ना
हा हा.
आपण उकळयला टाकतो ना त्यांना तसच पाहिजे मीठ लावून
बापरे.
त्याचा वास येत न ग वेगळच वासा येत मस्त खाव वाटते म
असं आहे का ते.
हम्म.
तेच म्हटलं. पण हिरव्या पाले भाज्या माहिती काय इकडे जळगावला फेमस आहेत जास्तीत जास्त हिरव्या पालीभज्याच खातात इकडे लोक.
हो ना चांगलं आहे ना चांगलं असे ते पण खान
हम्म तेच म्हटलं इकडे दालबाटी मॅक्झिमम चालते व काही म्हणत बाहेर पण वी इकत भेटते बट्ट्या दहा रुपयाला एक बट्टी असते. एक बट्टी खाल्ली की माणूस मोकळच होऊन जाते.
तुझी सासू तर एक्सपर्ट असेल त्यात
हो त्यांना ते एकदम परफेक्ट जमतात.
बापरे.
ते ज थोडं थोडं चालू आहे शिकन.
हा.
तेच म हा. हम्म ढोकळा वगैरे चालू असते शिकणं त्यांना पिठगीट करून ठेवलेला आहे.
हो का करून ठेवता तुम्ही हेना आमच्या इथ. आमच्या इथे व माझ्या मम्मी खूप छान करतात ढोकळा. म्हण माझ्या मैत्रिणीला तेव आवडला आहे त्यांच्या हातचा त्या आला की त्याच कयला लागता त्यां ल ढोकळच करावर ते काकू हो.
हम्म करून ठेवायचा पीठगीट म्हणजे रेडी
नाही त्या वेळेवर करतात त्यांना करून ठेवलेलं बिलकुल नाही आवडत.
अं म्हणजे करून ग म्हणजे पीठगिट असं काही.
हो ते मग वेळेवर करतात ना ते बेसन अन दही दही असे ना दही अ
हा हा.
बेसन दही आणि रवा याचा करते.
हम्म चांगला लागते का पण दहीचा आंबट गिंबट नाही लागत का.
नाही दही नसलं तर मग ते चांगल नाही लागत. इतकं आंबट नाही होत ग फिक्कं दही घ्यायचं जास्त आंबट दही नाही घ्यायचं.
हा हा.
तुम्ही टाकता की नेतात
दही नाही टाकत ग म दही नसते ते स काय म्हणात ते सोडा गिडा टाक ते त्याच्या नसत भरभर फुगते हो
सोडा थोडासा टाकावच लागते पण मग मी हळद नाही टाकत त्यात रंग टाकत
हम् नाही का काय टाकतील मग
कलर ऑरेंज कलरचा
ऑरेंज ऑरेंज कसे ढोकळे असते तू
ऑरेंज म्हणजे ते थोडासा कलर यायसाठी येल्लो कलर टाकते असता त्यात थोडासा एकदम किंचित मग ते हळद हळद टाकल्यावर कस दिसते तस दिसते हळद जर जास्त झाली तर मग ते लाल होतात
अच्छा अरे हो त्याच्यावरती लाल लाल जरा असं हे य ते
हम् म्हणून मग हळद नाही टाकत
हो का पण मला असं वाटत ते सोडा आणि हळदन त्याचा कलर बदलत असेल लाल होत असल
हा तस होतं ते
हम्म नाही मग अ आज आम्ही बाहेर जाणार होतो पण पाऊस इतका होता
हो का कुठे चालले होते शॉपिंग
हा ते एक इकड दुकान लागलं नवीन ते पाहायला जावं म्हटलं काहीतरी डिस्काउंट वगैरे तर पावसाळ्याचे बेच जण सेल ठेवतात ना
हो
हम्म त का म्हटलं काही भेटते का नवीन जॅकेट अरे मी शोून माहिती आहे का मी एवढं मस्त हॉटसेट मागवले
होय मला पाठव ना लिंक म
बिल्डिंग टाकते म्हणजे छान आहे सजे इतके पण हे नाही आणि दोनशे अडतीस रुपयाला काहीतरी आहे बघ
पाठव न मामल दई पाठव
हा लिंक काय मी तुला टाकून देते मधुराला पण टाकली मी आणि त्याच्यामध्ये म्हणजे जस पाहिजे तशी साईज पण अवलेबल आहे
हा हा
आणि त्याच्यामध्ये कलर्स वगैरे ते पण आहे जसं लागते तसं जॅकेट मागवले जॅकेट जॅकेट नसते का एक श्रक मागवलो एक जॅकेट मागवलो
म्हटलं आता थंडीचे दिवस आहेत आता माझ्याकडे काही कपडे नव्हते
हो दिना नंतर
हम्म काय म्हणली
नंतर शॉपिंग नाही केली का म्हटलं
नाही इथं मी येण्याच्या अगोदर वाशिमला गेली होती काय काय लागते असं पाहिलं होतं कपडे का कपडे घेतले ना अग माझेकडें कऊ कुर्ती कुर्ती होत्या माझ्याकड
हम्म हम्
कुृत्या त्याच्यामुळ मग जे कसं जरा जास तर हे होते. घरी काम नाय करता येत कॉटसीट बसताय कसई धुन धुता येते काई करता येते.
धुन हाताने धुता का
हा कधी आईने आई सकाळी धुऊन जाते. थोडीशी असतात माझे माझे. आणि मग जेव्हा पाणी घेऊन येते तेव्हा मग उरले सुरले सगळेच काढून टाकायच दोघेजण धुऊन टाकतात मग. ते धुतात म्हणा पण थोडेसे पिळू लागण हे ते.
नाई मशीन का आता घ्यायची आहेच सध्या त नाई. कारण कसं एकदाच सगळं आता नाय घ्यायची सध्या दिवाळीच्या दरम्यान पाहतो म्हणे ते, चक्की ते
हो, हो.
हम्म खर ते आताच तिन घर घेतलं, नंतर मग ते फर्निचर सगळं एकदाच झालंन ते अम
तेव्हा सादिच मशीन होती म्हणजे
हा, हा, हा, हा, हो, हो.
त्या मशीनही एवढा त्रास दिला. मग नंतर ह्या
हो का
मशीन
हम्म आता मग आता आता कोणती मशीन आय मग
माहित नाइ कोणतीय पण नाही ना बघ तुला सांगते मी ते
बाई मशी
कोणती एका विचारा आपली याची वॉशिंग मशीन
हो ना, हो ना कसं ते थोडस त्याच्यामध्ये हे पण असते अ पिळाय गिळायचं हम्म लेटेस्ट न
त्याच्यातचय
लेटेस्ट मध्ये खूप हेय ग लेटेस्ट मध्ये खूप हे हाय त्याच्यामध्ये फीचर्स असतात. त्याच्यामध्ये पिळायचं असते, खूप मस्त मस्त आहे पण.
हो त्याच्यात क्विक पणय क्विक सेन्स पण हाय म्हणजे आ प्लाझ फक्त
हो का चांगलंय मग ते पिळायचं पण.
हम्, हो म्हणजे आपण जर काही खाली
लेटेस्ट चाले नव्ह आजकाल तर ते मोबाईलला कनेक्ट होते, मोबाईलला पण कनेक्ट होते. हा म हाताने धुवायच
ती एवडी छानय का त्यात फक्त आपण भांडे अ
रचायची
बागीची काय काय माहिती तेच भांडे कर वगैरे सगळंच टाकतात
हम्म पहाय लागतय व आपल्याला एक गरज
हो ना.
हम्म!
मग नाही मला एवढं नाटकंतात ना? आज आज तीला
द्या नि करून द्या चला चालय. हम्म!
क आपण खलगट काढूच राहतो, आमच्या इथे माहि य का टाकत नाही फक्त काय जयंतरी म्हण ती जास्त आहे. हम्म! तु काय म्हटलं का बस.
हम्! त्यापेक्षा आता तर खरगट काढलंच, त्यासाठी धुनच टाका आता हम्!
हो ते,
हो ना! आशा करतात की एखादं भांड आलं की. एखाद भांडजास्त आलं की मग कशा करतात त्या.
हम!
अशाच असतात. सगळ्या भांड्या वाल्या
ज्याचं त्याचं आवडतं नेहमीच.
हं.
काढली
हो का! तिकडे ते ह्याच्यामध्ये अ. ह.